हॅलो!
हॅलो! हा येतोय ना, बोला ना भाऊ
काय चालू आहे तुमच्या इकडे?
काही नाही हो क्रिकेट मॅच बघत होतो
हो का बघितलं का नाही कालचा मॅच?
हा बघितला ना तुम्ही बघितलं का नाही?? मग
आम्ही बघितला मग तर काय भारत हरला आता काय करणार आहे.
हरलं मात्र ते शर्माची सेंचुरी झाली ती आहे हो
हम्म म्हणजे ते मस्त झालं काम हम्म सिरीजचं काय सिरीज हरणं जिंकणं चालू राहते मात्र मेन मॅच हे वर्ल्ड कप हे ते खेळणं
हा वर्ल्ड कप ला हारायला नको जस की आपण दोन हजार ते तेवीस मध्ये
हावू ना
ह
आता ते काय म्हणजे खरं झालं पाहिलं तर रोहित शर्मा याच कॅप्टन इतकं नाहीच भारी कोणी
नाही ना रोहित शर्मा सारखं प्लेअरच नाहीये कोणी.
हो ना म्हणजे बघा ना असं रोहित शर्मा जेव्हा कॅप्टन होता त्या टाइमला कोणती सिरीज अस हरत नव्हता भारत टी ट्वेंटी असो, वन डे असो, टेस्ट असो.
हम्म
असं म्हणजे भारताला म्हणजे दबाव राहायचा अस दुसऱ्या प्लेअरच्या टीमवर असता इतका दबाव राहायचा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भुमरा जर का असल टीम मध्ये तर आत्ताच्या प्लेयरला म्हणजे असं आताच्या प्लेअरला या प्लेर तर म्हणजे समजा की डायरेक्ट डायरेक्ट अडीशे तीनशे रन करुन बनवले डायरेक् टी ट्वेंटी म बी
असं रश करून खेळायसारखं वाटायला यांना असं म्हणजे
अशा समजा की ते प्लेयर नाही तर ते उगु रणजीचे प्लेयर. किंवा आपली अशी प्लेयर धरून आणल्या आणि खेळांलय काम चालू आहे
हा नसत एखादा टार्गेट दिला असं म्ह चेस करा फक्त
हम्म
पण रोहित शर्मा सारखा प्लेयर नाही ना हो कसं कोहली एक झाला, बुमराह एक झाला
हो ना हो ना आता रोहित शर्मा, कोहली म्हणजे शुभमन गिल, बी आता शुभमन गिल आहे म्हणा नवाच खिलाडी आहे. भारी ना आता ती भारी होत त्याचं बी
हा ते भारी खेळते ना अस का
मस्त बघा कालचा मॅच झाला त्याच्या अगोदरचा मॅच झाला
हा शुभमन गिल भारी प्लेयर आहे के एल भारी आहे पण त्याच्या काय सध्या ते काय झाल की बंद
के एल भारी प्लेयर हे म्र त्याची पोझिशन राहिना ना बरोबर.
हम्म.
त्याला ज्या पोझिशनला भारी खेळता येतय. त्या पोझिशनला ते नाही ना?
नाही ना. त्याला ते श्रेयश आयरच्या नंतर पाठवायलेत बॅटिंगला न -
नाही नाही. श्रेयस अय्यरच्या नंतर पाठवू द्या हो. मग तर पोझिशन राहतेय. ज्या प्लेयरला - तीस ओव्हरच्या आज खेळता येतय. वीस ओव्हरच्या आतच खेळता येतय- त्या प्लेअरला त्याच ठिकाणी पाठवाव लागेल ना? म्हणजे - तीस ओव्हर आहेत बुवा, आपल्याला जेवढं रिकवायर्ड रनरेट पाह्यजे. तर ते प्लेयर तीस ओव्हर आहे त आता दहा ओव्हर टिकून खेळण्यापर्यंतच खेळेल ना ते - तव्हा चांगल खेळेल ना? त्याला तुम्ही पाठवसाल. सगळा मॅच झाला आणि तुम्हाला असं डायरेक् पंधराच- सोळाचा स्ट्राईक रन रेट आले तर कसं काढाल ती मॅच? त्याची ती पोझिशनच नाही ना.
ते बरोबर आहे तुमच.
त्याची आता त्या- त्या पोजिशनला-त्या -
फिनिशर म्हणून-
फिनिशर म्हणून हार्दिक पांड्या, शिवम दुबे. शिवम दुबे आहे- शिवम दुबेला नाही जम जमत नाही असं. दबाव नाही जमत त्याला खेळता येत नाही.
शेवटी शेवटी तिलेक वर्मा चांगला खेळतोय.
तिलक वर्मा बी चांगला आहे ना? मातर त्याची बी पोझिशन वरचीच आहे. मातर ते भारी खेळतय.
हम्म. ते भारी खेळत शेवट शेवट.
हम्म. म्हणजे मॅच काढायची क्षमता आहे गडे. हम्म. आता के एल राहुल पहिले पाासून ओपन करते. के एल राहुलची पोझिशन ओपनची ये ना?
तेच ना.
किंवा वनडाऊन. वनडाउन धरा. वनडाऊन ला बी म्हणजे विकेट लवकर पड- ती अस तस. ओपनच धराती वनडाउन बी अं. तर तुम्ही हे विचार करा ना की, वन डाउन आणि टू डाऊन मध्ये किती म्हणजे सेवन डाउन सिक्स डाऊनला किती फरक आहे?
हाव ना. ते आता कसं नवीन प्लेयर आलेत तर थोडं लेटच- कधी कधी तर घेत पण नाही के एल राहुल ला.
हो ना. हो ना. घ्यायचा काही विषय नसतो त्याच्यामध्ये मात्र - अन खेळणं बी महत्त्वाचं आहे-
हम्म.
त्याचा म्हणजे त्याला घ्यायलेत म्हणजे त खेळत असेलच ना? फॉर्म बी चांगला आहे. मात्र आहे मात्र ते त्या- शेवटी त्या त्या पोझिशनला- काल जसा मॅच झाला. तसा - त्या मॅचला ती ए म्हणजे, तेव्हढा रिक्वार म्हणजे रन रेट- अठराच्या वर गेलंत तर ते तर कोणाला निघू शकतं नव्हतं ना?
एकावर . कस निघून येईल ते?
वन डे सिरीज मध्ये, अठरा जण एकोणीसच रन रेट निघतचं नसते.
हा. हा.
वन डे मॅचेस मध्ये. आणि तुम्ही टी ट्वेंटी मध्ये धरशाल तर निघतय. आय पी एल म्हणजे फ्लॅट पीच हे ते. ते -वर्ल्डचं- पहिलं ग्राउंड आहे ते. आणि इतकं भारी ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर आतापर्यंत कोणत्याच भारतीयानं शतक मारलं नव्हंत. तर काल रोहित शर्मान मारलं.
काल, काल रिसेटमध्ये मारलंय. हो.
पहिलं शतक कोणत्या तरी भारतीयाने त मारलय बुवा.
तिथे बॉण्ड्री बी खूप लांब-
बॉन्ड्री म्हणजे रोहित शर्माला छक्का जाईन गेला एवढ्या जोरात मारून, तर विचार करू शकता, तुम्ही तिथे बॉण्ड्री शंभर टक्के म्हणजे नव्वदची किंवा पंच्याऐंशीच्या वरचं असल बाँंड्री.
पंच्याऐंशीच्या वरच असेल ती बॉड्री.
हम! कसं की आपली इकडची बॉड्री पाहानं तुम्ही, आपल्या ग्राउंडवरची बॉड्रीच किती राहते अशी सत्तावन साठ, पंच्याहत्तर
काल, किती जोरात मारत होते ते
व्यानखीडीची तर सत्तावन्ची काही ठिकाणी, सत्तावन, छप्पणची आहे, काही ठिकाणी.
हाव.
तर त्या ग्राउंड वर आपल्या पणा पिचस बी तशा नाहीत ना, आपल्या पिचस फ्लॅट हेता.
हम्. काल कस आपल्या बॉलरने सुरुवातीला रन खूप दिले, ते पण बुमरान होता, त्याच्यामुळे पण हारायचं
मग एका प्लेअरच्या जर का टीम एवढी घाण येत असल तर म्हणजे सुधारणा करणं आवश्यक आहे का नाही काहीतरी?
हां. बुमरान असल्यामुळ एक काल एकचं प्लेअर होता, तर तेवढा फरक पडलायं.
हा, हे प्लेयर गेल्यावर खेळणार कोण?
हा, ते तर अवं आता विचार नाही केलाय मी सध्या
हम्म! आता हे प्लेयर के. बी म्हणजे तुम्ही पहा आता म्हणजे रोहित शर्माचे रिप्समेंट भेटू शकते, आपला कोण भेटू शकलं रोहित शर्माच्या रिप्लेसमेंटला हे भेटलं, काय म्हणतात यशस्वी जॅसवलं भेटलं हा, धरू आपण.
हम!
तरी रोहित शर्माच्या, म्हणजे रिप्लेसमंटच्या जास्वाल धरला. विराट कोहलीच्या रिप्लेसमेटला, शुभमीन धरला.
हाशुमगिल कि चांगला खेळतो, हा.
हा, शुभमगिल बी खेळतो चांगला, मग आपण म्हणाल ना विराट कोहलीची पोझिशन दिली ना त्याला सगळ्यात भारी.
हाव.
आ तर या ची पोझिशन कठे, भुमराची पोझिशन कोण आहे?
न्हाई न्हाई, भुमराची जागा कोणी घेऊ शकत, किती भारी बॉलर आहे.
घेऊ म्हणजे घेऊ शकतंय, म्हणजे आता घेऊ शकतंय म्हणजे ती बॉलिंग, बी तशीचं करावं लागेल ना.
हम्म!
तुम्ही आयपीएलला भुमराला मारू शकता, तर इकडे कवा मारू शकता का तुम्ही?
नाय नाय, पण टेस्ट मॅचेस मध्ये खेळतो, पण बॅटिंग पण करतो.
करतो बॅटिंग, तुम्ही बघा ना कि बुवा. या वर्षी आयपीएल मध्ये सगळ्या जास्त सिक्स पडलेतं, म्हणजे आतापर्यंत हिस्ट्री मध्ये भुमराला सगळ्या जास्तं सिक्स या, या आयपील मध्येच पडलेत, दोन हजार सववीसच्या
हो, आणि सगळ्यात कमी विकेट वाढते, खूप विकेटच नाही भेटतं.
विकेटचं नाही, तीन विकेट चार विकेट हम्म! पूर्ण सीझन मधी असं कधीच नाही झालं, कधीच, ते आपल्या प्लेयरला कस बोलता येत नाही काही, आता जोपरा आर्च्या समज समजा, त्या जोपरा आर्चरन डायरेक्ट क म्हणजे, याच्यामध्ये स्टेटमेंट दिली की बाबा तुम्ही आयपीएलला फ्लॅट पिचवर असं खेळू शकता, मात्र आता तुम्ही मायासमोर टिकूवू शकत नाही. त्याचं एक स्टेटमेंट ते खरं ठरलं ना तिथं
मग तिचं हाय ना
हम, म्हणजे विचार करा ना, तुम्ही आपल्या आपल्याला बोलता येत नाही, ना कसं की आपूण तिथं मॅच हे करतो, इथं पैशाचा विषय येतोय ना?
हो
म्हणजे पैसा तिथं बोलू शकत नाही ना आपूण
म्हणजे तुम्ही विचार केलाय का विराट कोहली रोहित शर्मा हे जर गेले तर वर्ल्ड कप आपण कधीच जिका.
कधी जिंकेल आत्ताच रुमर फैयला होता की अ रोहित शर्मा रिटायरमेंट घेईल म्हणून वनडे मधून मात्र त्यांनी घेतली नाही.
हा नाही ते आता रिटायरमेंटचे काही इ तेे नाही पण ते सोशल मीडियावर थोडं हे व्हाले. फेक न्यूज यायलेत. रोहित शर्मा ते मला वाटते. वर्ल्ड कप खेळ दोन हजार सत्तावीस चा.
हा तर ती वा. खरी खेळल कसय की ते हेच आहे म्हणजे त्यांनी जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंला होता. त्यावेळेस त्यांनी टी ट्वेंटी मधून रिटायरमेंट घेतली. आणि वन डे वर्ल्ड कप मी जिंता नाही जिता जिंता राहिला थोडशाहन
हा दहा मॅच जिंलो आपण लगातार आणि शेवटच झा.
म्हणजे विचार करा तुम्ही सगळे लगतार मॅच जिंकले आणि फक्त फायनल हारला.
हम्म.
म्हणजे त्यांना फक्त हीच करायचंय. की भारताला एक एक वर्ल्ड कप जिकूनच रिटायरमंट घ्यायची विराट कोहलीला आणि रोहित शर्माला
आणि ऑस्ट्रेलियाच्या प्लेयर न म्हनेल पण होता कॅप्टनच्या कॅप्टन न की भारत तरी येेऊन तुम्हाला हरून दाखेल.
हा त्यांनी अगोदरच बोललं होतं.
हा.
मात्र आत्ता मुश्किल आहे हो जीतन कसंय की भारतात थोडी मॅच असणार आहे या वर्षीचे म्हणजे पुढच्या वर्षीचे वर्ल्ड कप
नाही नाही पण तरी पण मला वाटते की आता खूप पहिल्यापेक्षा तर खूप अवघड जाईल आपल्याला म्हणजे अस.
अवघड जाईल नाही म्हणजे लय अवघड जाईल कसं की टीम सपोर्ट भेटे ना ना.
हम्म.
प्ले.
तर
दोघं तीन प्लेअर.
वर पणंत हा ना वर्ला पूर्ण टीम चांगली लागते असल्याची टीम पुरी चांगली आहे.
ऑस्ट्रेलिया ची टीम बघसाल तुम्ही वर्ल्ड कपची बघा कोणती बघा. त्यांचे प्लेयर बघा म्हणजे जिथ्रक बॉलिंग आहे तिथ्रक बॅटिंग करतात. अन ते म्हणजे सगळ सगळं टोटल करतात ते टोटल.
हा आऑलराऊंडर सगळे त्याच्यात
सगळ्यात भारी प्लेयर टीम हे ते सगळं भारी आहे.
ए पंचात
हा.
अरे ते मला तर काही वाटत नाही आणि रोहित शर्मा विराट कोहली जर गेले. त्याच्या पुढं तर काही सांगता येत नाही कधी जिकण काय?
सिरीज पण जिककत नाही भारत सिरीज पण एखादी म्हणजे आपली टीम झिम्बबाम्ब हारू शकते आपल्याला तर दुसऱ्या टीमचा काही विशेष नाही.
हो त्या दिवशी आपण एककरणन हारलो आयर्लँड सोबत मॅच बघितला असल तम्ही
आयरलँड झिम्बाॉम्बे हरू शकती फर्स्ट टाईम जिकलेत ते टीम फर्स्ट टाइम इंडिया सोबत म्हणजे हिस्ट्री समजा हे. हो ना आता त्याला काय करणारय. कोणत काय करू शकत नाही ना बोलू मग का नंतर हम्म मी